गुड मॉर्निंग
व्हेरी गुड मॉर्निंग काय चाललंय
काय ना तावरलं अ गोळकारी राहिल्या मशीन लावलं हम्म हम्
हम् चहा झाला आमचा अजून नाश्ता व्हायचाय
हम् हम्
स्टेटस लावत होते मोबाईल वर तर गाणं सापडत नव्हतं कुठलं लावायचं म गुड मॉर्निंगच शोधत होते
हम्म
मशीन रोज चाारत लावते
होय
एवढ दोन असते
हम्म ट्रॉवेल असतोच रोजचा चिड्डी पण येन ह् खालच टॉवेल असल तर साडी असते रॅपिड थर्टी
हम्म हम्म हम् मग सग एकत्र लावताय साडे आणि ते
होय
हम्म हम् ह चालते आज नाश्ता काय मग
आ जता पोहे दूध ड्रय फ्रूट
हम्म हम्म तू काही भिजवलेलं खात नाही म्हणे वेळेवर सांगत होती बाबी मला
हम्म खाततो की
हम खायच जरा तब्येत चांगली वाढवायची हरभरे भिजून खायचे
हम
हम्म हम्म आम्ही पण मध्ये चालू केल तर शरीराात खेळाला जाते ना बॅडमिंटन म परत लगेच ऑफिसला पळते
हो
मग त्याला खायलाच वेळ मिळत नाही आम्ही पण हरभरे बजवून खायला घालत होत आम्ही खातोतो
हम्म हम हम्
हम्म
ताु मी कोण खातो तु
ह
मदीम खजतो सोयान हेत
होय बरर छान नाही हा हा उकडून पण कोण देतात
कुकर ला लावायचं हम् नाही नाही
हम्म हम्म छानछान
हम्म एककीस का फलला नबाज
हो ह ह हो आज कोणता कटी हर कटी मग
बघायच आवडल महाराज
अ हम्म खोकला काय कमी होईना बघ औषध चालू आहेत सारखे सारख हे चालूय कफ जास्त झाले खूप दिसांनी झाली सब्जीता
कसा नाही
ते समृद्धला झाले पहिला
हम्म हम्म
तासरीरायला धरली मग झालं हम्म
हम
पाऊस नाहीय ना किती दिवस झालं इथे तर नुसत आभाळ येत जाते
हम्म किती कोणीकडेच पाऊस ना आपल्या इकडेता सगळी कोरड हॉस्पिटल
खरं जून संपत आलाघ आज एकवीस तारीख हो ते जॉईन केलंस का पाच मिनिट योगाचं न तर चालू करून ठेवायचं अरख काही दिवसभर नव्हतं ते
म
ते बॅच असतात संध्याकाळी अ साडेपाच ला आहे मग
बरं बघतो चचलिंग खर
हा फक्त पाचच मिनिट जॉईन करायचं म ते सर्टिफिकेट मा नाही नाही आवरवरून चालू ठेवायच मी कुठ तब ब के नाही चालू करून ठेवाय
नाही नाही फोनच बघा नव्हत फोन चार्जिंग ला आपल्याला
हाा फक्त पाचच मिनटं जॉईन करायचं
हम् ते योगा सर्टिफिकेट
मिळते हा वर्ल्ड रेकॉर्ड त्यान पण नसला कस टार्गेट ठेवलं होत माहिती का मुलां म्हणजे माणसांचं पन्नास लाख माणस गोळा कराय तर एक करोड झाले माहितीका. हो. सर चांगलं जोरात चाललंय का योगा तेच. सौरभत्रच.
हम्म हम् हम्.
हम्म. त्यामुळे डेली असं रोजचा व्यायाम होतोय त्याच्यामुळे.
ह ह ह तुम्ही करताय का? तुम्ही करताय मग रोज?
हा मी करते तई मई.
हम हम हम.
सहा बॅचेस आहेत त्याच्या टोटल. सकाळचे तीन संध्याकाळचे तीन हं जेव्हा जमेल तेव्हा करायचं.
ह ह. हा.
फ्री आहे म्हणजे आता सध्या फ्री आहे, नाहीत पेमेंट पेड आहे ते. वर्षाच घ्याव लागतं त्याला. मोशन घेतलं की आपोआप मोशन येत.
हा ह.
म्हणजे एकच घेतलं होत, आणि चौघने वापरत होत ते लिंक वापरत.
हो हो.
ज्यांना वेळ मिळेल तस तस त करत होत.
हम् हम.
सोमवारी तर आघव येणारय,, इकडं मंगळवारी.. हो म ट्रिप. ला निघाली उज्जैन ला,, पाच दिवसांची ट्रिपयऽऽ तेवीस ते अठ्ठावीस..
चांगलाय कि,, म कोण कोण हुतेत.. जिजु आनी ती.
काय माहित नाही बाबा,, त्यांचं कोण जाणार आहे ते,, पण ताई न रागव ईत राहणारऽ एवढं माहिती, अप्पू ज नेमकं पी, एच डी, च अभ्यास सुरू आयंऽऽ आणि आणि शेवच्टया टप्यात ती याणारय बुकऽऽ
काय तर असस्तेच. हम्.
हम्म, काही करायच आता? तची तारीख डिस्क्लेमर मुलींना जाल्या कधी ऽऽ हो ना, अठरा तारीख ठरली होती,, पण ते युनिव्हर्सिटीऽऽ तिनच, हे ऽऽकेलं नाही.
काा.
िक्लेअर केलं नाई.
हम्म, हम्, हम्म,
हम्,, त्यामुळे राहिलं नाहीतर झालं हुतं सगळंऽऽ री,, चालेत रोजचं सराव. करायच.. म्हणायचं ते,, पंचेचाळीस मिनिटांचं आहे ते... लेक्चर,, तरी बरं आय कि ते ऑनलाइन आहे..
ह, ह, प्रेझेंटेशन आहे काय?
हो,
हो, हो, हो.
हम्म. आठ, नऊ वर्ष झाली माहि ती तिला पी एच डी ला करते ती, म्हणजे तिने एवढ्या ह्यान केलंच नाही खरं आता कुठं एक दोन वर्षात तिने लक्ष दिलय एवढी वर्ष असच आहे काय ते वायर कम्युनिकेशन काही तर आहे बाबा, टेलिकम्युनिकेशन
हम्म हम्म हम्म हम्म.
हा. रिसर्च म्हणायच त्याला वर्ष झाल, पण अभ्यास केला दोन वर्ष. असं झालं
हो.
हम्म. बघ त्या पावसामुळे शेतकरी आपलं झालंय हैराण कधी येईल वाट बघत बसलाय पाऊस येतोय म्हनून, काय करायचं बिचारी शेत कधी सगळं त्याच्यावरच त्यांच चाललंय किती आवघड गोष्ट हाय त्याला ते
हम्म तसं कि पेरणी वेरणी, पेरणी करून झाल्या खर पाऊस येतो.
आणि दुसरं त्यांच्याकडे काही हेच नाहीये हो, काय म्हणायच हो, हम्म, तेच्यावर गुजरा अन त्यांची चालते
व्हय.
हम्म वार वाहेल त्या दिशेने वायला लागतय त्यांना, म काय करायचं?
हो, आता सगळी पेरणी झाल्या खर पाऊसच नाही
हा, ते काय म्हणत्यात माहिती का, माहितीय का? ते जांभळा असंते की नाय खाय यचे आपले. ज्या वर्षी त्याचा सडा पडेल की नाही त्या वर्षी पाऊस कमी पडतोय असं सांगितलं तर ह्या वर्षी म्हणे जांभळाचा सडा पडलाय, होय ना?
व्हय.
खाल्लीस का?
खाल्ली की, तुम्ही खल्ली नाय?
हो, खाल्ली एकदाज आणलेली होती, दिली ती खाल्ली, घेऊन नाय पण जाण होत नाही यांना कस फोर व्हीलरनी जाते मावशी, तिला मग मध्ये थांबायलाच येत नाय
हम्म हम्म हम्म.
आणि श्रेयला काही वेळ नसतोय. सकाळी जाते ते संध्याकाळी येते आणि कोण जात नाही, मी कशाला गेली ते इथ खाली तेव्हा घेऊन आले, तरी शंभर रुपये पाव किलो वगैरे होती एकशेवीस रुपये पाव, हो हो.
आम्ही आणलेली आम्ही ह्याला गेलतो, आपल्या नाईक बाजू का यतील
हा हा.
तेव्हा आणलेली, भरपूर आणलेली
हम्म हम्म हा.
माझा मित्र होता जो सोलापूरचा, त्याने तर ते अह प तीन तीन पेट्या आंब पाठवलंते गावाकडच झाडाच
होय, अरे वाह! हम्म हम्म. चांगलंय की, त्याला काही देत का नाही
देतोय की, त्याला आता जाताना गावाकडे हे दिले सगळं स्वीट तिकडे जास्त मिळत नाही ना
हम्म हम्म हम्म, मिठाई?
हम्म्, मिठाई दिलंय मिठाई परत नमकीन
हम्म हम्
त्यांंच किरणामालचं दुकान असल्यामुळे बाकीचे काय दिता येत नाही, सगळे असते
हम्म मग तो एवढा लाम कसं काय आला रे तिकडे?
शिकायला!
हम्म, मग हॉस्टेलवर राहतो का?
व्हाय रूम
हम्म, रूम करून राहिली
हम्म रूमच आहेत, बऱ्यापैकी सगळ्या कॉलेजच हॉस्टेल न
होय ह
हम्म, मुरुमर राहतात बऱ्यापैकी पोर
हम्म हम् हम्म हम्म ह रेंट पण भाडं पण भरपूर असतं का? रेंट
हो, आता त्याला फक्त एक बेडला किती अडीच हजार बेडसाठी कॉट बेसिस वर असतात ना एका बेड
तिकडं बेंगलोरला तर राहते की नाही त्याला पंधरा हजार एकट्याला भाडं माहिती
हो
हम्म
म्हणजे एका रूम मध्ये का रूम मध्ये
एका रूम मध्येच दोघ जण आहेत सध्या तरी पण एकाचे पंधरा हजार म्हणजे दोघांचे पण तीस हजार असे हो चोडा म्हणजे हे पकी जास्त कमते
इकडे एका कोॉट साठी अडीच हजार आणि मेस अठ्ठावीसशे अडीच हजार वेगळंच म्हणजे महिन्याला पाच हजार रुपये हजच गेले राहना खान
हम्म हम्म
अचछा
हम्म
तर तशी फी कमी आहे पंधरा हजार रच फी आहे जरा
आह
पंधरा हजारच फी आहे त्याला कॉलेजची टी एमडब्ल्यू सा चौरा्या्णव टके पला
हा हा ह चालते चालत मग ठीक आहे
कर तू म्हणेवांत आवरडल्यावर होय हो चाते ठेव आहे
काज के हा हा